हॅलो हा बोोल दुसरंच आहे ना आपल्या येत कॉल.
होय होय दुसरं कॉल आपला.
हम्म म झोपडीस ना का दुपारी.
झोपले होते थोडा वेळ करतातच लाईट गेली ते दुपारी त्यात मुलगी झोपाने नव्हती. ती झोपल्यावर मग स वेळ दहा पंधरा मिनिट म्हणजे अर्धा तासच्या आसपास झोपले असेल तेवढंच वेळ लगेच उठली.
हम्च म्हणलं सकाळपासून याचा फोनच नाही काय झालं. तरीखरला हे काय वाटलं मला
नाही नाही तिची स्कूलमध्येध्ये पॅरेंट्स मिटिंग होती ना मग तिकडे गेली. तिथून आले जरा थोड्या वेळ खालच्या अंडीसोबत बसले होते बोलत. जरा त्याच्यावढ वेळ घालव ना सांगितलं त्याने पण जरा हे अपसेट झाले ना की लगेच जाणार आहे म्हणून त्यांना वाटलेलं ऑगस्ट महिना पूर्ण असेल मीह.
ह हम हम.
जरा मला पण तेच म्हटलं की थोडं थोडं पॅकिंग करायला चालू कर एकदम हो नाही थोडं थोडं रोज थोडं करत जा घरा म्हणून
हम् हम हम.
आता तर करायचं.
ठीक आहे असं दिवस झालाग लग मग कळण झालंय.
हो ना. ज अठरा तारखां झाली फक्ता फघत आता ह. तर उद्या रवर गेल्या की ह आठवड्या संपलायचाता पुढ आठवड्यात चोपे
ते काय असं जाते वाटत आपल्याला पटकन संपून जातं.
आता सोमवार आला की बघलं की शुक्रवार केवढ्यात येते कळत पण नाही असं होते.
नाही तलाडा तर पंधरा दिवस कला होत मग काय लगेच कलरी असेल की चहा.
एक तारीख झालं की तिं फास्टच चालू करायला पाहिजे, मला सगळे कामं असं आहे.
हम्म विराळ बयश तेड हबघ.
हम्म.
अजून काय पणच्यास तब्ब्यात बरी आहे.
हाय हाय. पाऊस सकाळी एवढा चालू होता सकाळपासून म्हणजे कालपासून काल दिवसभर पण होता. थांबून आपण याला पण पूण आाड होतं असं काय ऊन वगरे पडलं नव्हं आणि आज मी दुपारपर्यंत झोप दोन वाजपर्यंत पावसाचं वातावरण होता. आणि आता फक्त उघडलाय पाऊस पूर्ण आणि ऊन पडल्यासारखं झालेल थोडं.
हम् गेल्या सारखंचं पण
हम्म मग काय कळतचं नाही आता दाखवलं होत त्यात की आता पंधरा दिवस कसं सलग. पाऊस आहे म्हणून असं वेदर ॲपला दाखवतं होतं आणि आता मगाशी ऊन पडलंय.
त्याचं काय खरं आहे गं.
के काय कळणाचं झाले. या वर्षी पावसाळ्याचं
कळना झालं हा अजून मम्मीच ते काय पण.
मम्मी चा काही आज काही फोन नाही नाहीत तू रात्रीने तर परतला उद्या उद्या पण होत. नाही. परवा दिवशी.
आता होत नाही तुला आता काय सामान भरूचं नको जास्त.
भरणार नाही पण जे नको आहेत म्हणजे एक्स्ट्रा आता हे त्यांच ऑफिस वर्क काय. काय. पेपर्स वगैरे आहेत ग त्यात ते त्यांना जे लागत. ते ते ठेवा बाजूला जे नको आहे ते बाजूला काढून टाकून दयाला बरं ना आता माहेरचं. स्कूलचं गेल्या वर्षी होत बरेच काय स्टडी आता ते होणार नाही ते बाजु काढून ठेवले जे लागणार आहे ते बाजूला केलं असं करून शॉर्टआउट करून ठेवले म्हणजे पट पटनंतर नंतर- अगं बाई हे सगळं पॅकिंग करायचं लक्षात येते ना. त्या वेळेला टाइम घालवाय नको की हा हे यातलं काढायचं अजून सेपरेट करायंय असं व्हायला नको.
हम्मम,
त्यामुळे उद्या त्यांच ऑफिस. काय काय है बॅगमध्ये थोडं कपाटत हाय का काय काय पेपरसं वगैरे बुक्स वगैरे आहे काय काय सगळं ते सेप्रेट करायच्या होत्या बसं.
हम्म करायला लावते मंग सांग.
ते होऊन जाईल.
हम् तेवढा आहे. पाऊस काय होत सकाळी वातावरण दिवस घरं सोड पाऊस कायसकाळी जरा पडलाय. परत काय नाही आहे.
सगळीकडे असंच चालू आहे. पाऊस जरा पडतोय जरानी उघडतंय.
नाही दिवसभर वातावरण आहे काय पाऊस नाही सकाळी तेवढं.
काल काल तसं झालं का वातावरण पण असं सकाळी पण स्कूलमध्ये मॅरेज गेले तर ना तेव्हा पण यो होता पाऊस होता जाताना. एक दिवस उघडलं बारीक होता म्हणजे उघडला पूर्ण उघडलं न तर होता बारीक होत. पण असं वाटलं नाही की दुपारनंतर होऊन पडेल आणि आता फक्त ते ऊन पडले.
बरे कि बेन मॅमच सगळं पावसाचचं वातावरण
ह काही सकाळी एवढं किच किच झालंत पाऊस मोठा यलतंय ना तशातचं गेलो आम्ही दोघे.
काय रं सांगितलंस ना शाळेत पण आता.
सांगितलं मला काही नाही. म्हटले बारा अकरा तारखेला वगैरे आम्ही.. फोन करून तिकडं त्या स्कूलमधलं आम्हाला नंबर वगैरे कोण आहे कॉर्डिनेट करतयं ते सगळं त्या दया म्हणलं डिटेल्स.. आणि आम्ही तुमच्याशी अकरा तारखेला बारा तारखेला कॉन्टॅक्ट करून सगळं सांगतो म्हणले. तिचं माहेरचं आणि तिचं. बुक्स वगैरे ते देतात तिच्याकडनं ते तिकडच्या स्कुल मध्ये गेल्यांत तिथं त्या म्हणले पप्पा आणि कंटिन्यू करा तिथूनं. बसून करणार आहे ते म्हणलं गेल्यानंतर मी जर. मग ते काय आता जाई ना आम्ही किती ते रात.. चौदाला चौदा चौदा आणि पंधराला तोपर्यंत शनिवार रविवार येते तो. ते त्यानंतर सोळा स तर सतराला जॉईन करायचं तिे स्कूलून
हम्म ती पण गेली तर बरं होतं तिला पण शाळेला तेवढंच
थोडं आता ती गेल्यानंतर जरा थोडं तिला मॅच व्हायला मला जरा प्रॉब्लेम होईल वाटाला करा इथली सवय झालते तिला टीचर्स फ्रेंडस सगळे तिची ओळखीचे होते आता तिथे नवीन म्हटल्यावर थोडं काय कर ता काय समजलं झाले ना
नवीन ठिकाण म्हटल्यावर
त्यात टीचर पण नवीन बी होत आहे ना
हम्म
क्लासमध्ये फ्रेंड्स नवीन
तेवढा काय पुढच्या वर्षी ते सुष्माच्या शाळेला घालून टाकलं तर
बरं कसं काही काय नाही एक तर एककाचं ठिकाणी आणि परत तिथं चेंज होतय गं फ्रेंड्स. त्याच आता हेच सहा महिने आता बघ कि नंतर पुढच्या वर्षपर्यंत हे वर्ष जाणार हें आता नवीन गेलं आणि परत आणि तिना परत स्कूल चेज आणि फ्रेड सगळे चेज होतात पर फर्ट स्टँडर्ड ला वेगळ आणि तेव कुठ असतो आम् तोपर्ती पण माहित नाही आव
त्यापेक्षा हा येतच राह देे यांनी म्हटलं खिडजीला ते फर्ट स्टँडर्डलाच काढायं म्ह तोपण राह दे म तिथं म्हणून तर आम्ही ती सिलेक्ट केली होती की जेन करून तर मग बघुया कुठे राला बालाजी हाय हम् मला जे बघायचं नाही तर ते ते बघाय पाहिजे ना सीसी पॅर्न का आम्हा ते प बघाय लागणार आहे कारण सीबीस ठेयचं दि मला कंटिन्यू
आहे सीबीस चालू झालंय की आता
ते बघाय पाहिजेीबीएसी अस तर चांगय ग म्हणजे कुठं पण परत इला दुस्या स्कूलमध्ये घातल्या नंतर परत तर काही प्रॉब्लेम येणार पर ते स्ट्रेड बोर्ड आणि नंतर चेंज करायचं म्हटलं की अवघड होईल
होम् सोडा आहे काय होत बघ आप सगळं व्यवस्थित रुटीन लागायला पाहिजे हि कुठे आहे शाळा गावात आहे का
कुठले हे आहे आर आर केे चौकमध्येध्ये
आता राधाकृष्णच ना मग जवळ हाय
मला पणक्ट नाही लोकेशन मी ऑनलाईन चेक केला ना त्या नगरपालिकेचे पाठीमाग वगैरे असंच दाखवाय लागले पण आता गेल्यावर हा मह नगरपाल्या हा नवीन झालं त्याच्या बॅक साईड ला वगैरे अस दाखवाय लागले
हम् हम असेल तिकडे आंबेडकर जवळपास स्टँडच्या जवळच येतय का
जरा बहुजनना सांगून एकदा चेक करून या म्हणतात एक तारीख झाले का नाही त्यांना सांगते की ज स्कूलमध्ये जाऊन टीचरशी तिथला बोलवून या जरा म्हणून आणि तिथलं काय कोण सगळ नंबर्स वगैरे घेऊन या म्हणत
हा
मग हथं द्यायला बरं नाही तर विचारलं म्ह
हो
थोड त्यांना कल्पना देऊन ठेवा की असं ज डमिशन ट्रान्सफर करून तुमच्या इथे देणार आहे त्या टीचर कॉल करतील वगैरे सगळं सांगा म्ह तिथ किती हाय ते पण विचारायच म्हणजे कसं फी थोडं द्यायचं आपल्याला बरो हा इथल्यापेक्षा कमी पण हे निश्चित आहे भेटली पण मॅडम म्हटली त तुमच आता पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही म्हणजे हाफ ह म्हणजे. पण म ऑगस्ट महिन्याच हे हाफ हाफ मंथच आहे ना तुम्ही तर मग ते राहिल्याला रिमनि फी देतो म्हणजे कारण सप्टेबरर्यची भून घेतत ना त्याने सप्टेबरला. ते ऑगस्ट दड महिन्याची रिटर्न करतो मला
ठेव तुझ्याकडे दिल्यावर
खू गब अरे डल तम त्याला बघच. तिथं पुढं भरायलाच लागणार आहे ना पुढं ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिन्याची तथली काय हा मग तिथं पहिल्या दिस भरायला लागणारच आहे म्हण केलं. किती म्हणणारच आहे सप्टेंबर पर्यंत बरा म ऑक्टोबर इन्स्टॉलमेशन झाला त मेकंड इंस्टॉलमेशन येते ना.
हा हम ह होती बरला लागते पला.
मग तिथले आलेलं रिटर्न तिकडे जायचं मग. काय ह्यांच्यात गुगल पे वरन हनीच भरलेले असत ना. त्यामुळे त्यांच्या ह्या अकाउंटलाच परत पाठवणार ती माझ्याकडे थोडीसा कॅश देणार आहे ती.
हम्म नाही तिला भरायला लागणार आहे म्हटला सोड तुझ्या कठण काय करणार्यास.
काय करण मग हच्या अकाउंटला येत त्यांनी तिथं लगेच हेनी असं तोपर्यंतच भरून पॅकेज घेतली मग.
हो. ते तर आहे.
अजे
अजून काय हवं.
चिकन घेते होते चेक करत राहा मी बघ. प्रत्येक रलेग लक्षणे हम्. मला अजून
अजल काय नाही बघ. तथल्या लोकांना सोडून जायचं असत नको वाट आले माहि एवढंम् हा त्यामुळे अस कनेक्टेड. झा नाही एवढं सगळे म्हणजे ते मॅडम म्हट नाही अस म्हणजे जरा नाराज झाला म चेऱ्यावर चेहरा पडलाय ना लगेच आम्ही बारा तारखेला जाणार आहे म्ह
अ वाटतय का आत्ताच मिनट वाढलेले असतील ना.
मला पण ते असं सांगता कसं जड झालं त्यांचा चेहरा बघून मला पण डोळ्यात पाहणी आला की त्यांना वाईट वाटलं म्हणलं एवढं. त्यांना वाटलेला अवकस्मेला पूर्ण आहे म्हणून. आणि पंधरा ऑगस्टच्या आधीच जातोय असं म्हटलं बरं सं त्यांना वाईट वाटलं.
त्यांना काय तुला पण वाटणारच.
हम्म ओके असतां कच घरच्यासारखं झालतं का त्यांच्याशी कनेक्टेड म्हणजे घरचेच ते आ आपल्या मम्मीप्पाच तसच त्यांनी झालते ना मणा
हम्म हम् होत तर गेला तुला पण होणार की ग सगळं वा तर चेंज होतय पूर्ण.
जरा म्हटलं टचमध्ये रायचं कसं काय पूर्ण गेलं हा संप सं सोडून टाकायचं नाही कॉन्टॅक्ट
ते होते थोडे दिवस तर होणार करशील परत परत कस तुला कामाला तुला जस वेळ मिळेल तसं होणार हळूहळू ते कमी होत का लगेच होत नसते. थोडे दिवस तर लागत.
चालते मग मी करते परत फोन.